हो हो येतोय आवाज येतोय काय चाललंय आवरलंस नाही करायच आता बाळ झोपलंय आता म्हण बसले होते मी पण रेस्ट करत आता करायचं उठून आवरायचं. स
हो का आमच्या पण ते झाले बाळ झोपले त. र्यंत म्हटलं आता बस. टाईम तर तेवढ्या वेळात कॉल करावेत.
हो ना बाळबरे म्हणजे शांत आहे एकदम
असं ठीकच आहे अजून ते महिना महि महिन्याभरच आहे ना.
नाही पहिले पहिले जर रडा म्हणजे खूप दमवाला तर पहिले तीन महिने तसच असतं नंतर न मक शांत होतं. जर आता शांत असेल तर मग नाही. परत काय प्रॉब्लेम असा आहे.
हा नाही आता सध्या तर नाही जमत. पितो झोपतो तसं काय प्रॉब्लेम नाही त्या सोडाात. हओ. निवांतच आहे असं, हा हो निवांत आहे. तुमचं बाळ?
माझं बाळ माझं म विचार खूप
हो का किती दिवसर किती दिवस झाले.
तो पहिल्या दिवसापासूनच अससत. आता अडीच वर्षाचा झाला. पलटत ही सहा महिने तो शांत असल. पण दोन वर्ष खूप त्रास दिला त्यानी रात्र दिवस झोपत नव्हता. म्हणजे खूप. अक्षरशः मी डॉक्टरला दाखवलं की, हा का झो पत नाही है. पण त्याला झोपच कमी होती. इव्हन मी तुम्हाला सांगते जन्मलाव जे पाच महिने बाळ झोकत ना म्हणजे जास्त करून तो त्या दिवस रात कत्र्यामुळे फक्त दोन ते तीन तास झोपायचा.
होरे बापरे.
कंटिन्यू मांडीवर घेऊन बसायच. हा आणि त्यानंतर पण हा, त्यानंतर पण तो अ मला वाटतं दोन वर्षाचा होईपर्यंत त असंच रात्र रात्र मला जागवलंय. आणि कंटिन्यू मांडी हलवायच.
अऐ ग बाई कधी हलवायची मांड एवढा वेळ.
वी हं हं हं
अरे बाबरे तेच ना म्हणजे. किती त्या पाहायला पण शक्ती ताकद. पाहिजे कि तेवढ्या असो.
ना उ इव्हन मी त्याला लहान असताना जवळ घऊन झोपायची, आणि जेव्हा पाच महिन्याने मी त्याला पाळण्याची सवय लावली, ती तर मला खूपच त्रास दिला त्यानी त्या पाळण्या सवयसाठी आ म्हणजे हाताने झो झोका द्यायचा ते खाली त्या आत्ताचे पाळणे उचलत. मग जोरात झो दिला की, मे एक पाय ते झोक्याला खाली ठेवायच, जोर जोरात हातानी द्यायच, म्हणजे खुबा आणि पाय माझ्या दोन्ही दुखायचं, आणि तो पा आ मी गावीच. चाल तर त्यां असं म्हण असं की तू. खालीच झोपायचं बंदच केलं त्याने. म्हणजे आमच्या गावाला जरा सहा सात तास लागते तर आम्ही, आमची गाडी घेऊन जाताना ते फोल्डेबल पाळणा ओपन करायचा. त्याला जिथे झोप लागेल तिथ. शेतबीत बघून झोपायचं ते पाळना लावून मग तिथं बसायचं त्याची झोप झाली की पाळना न परत गाडीत बसून न्यायचं
रे बाप हो म्हणजे किती म्हणजे ना नाही आता एक आशा आता तुमची गाडी वग. वगैरे असेल म्हणून नाहीतर असं ट्रॅव्हल्स वगैरे असले की मग कसं कराय
मी तर सगळ्यांना सजेस्ट करते. जर नवीन असाल ना चुकून पण पाळण्याची सवय लावू नका मी पाच महिने लावली नाही. आणि पाच महिन्यानंतर लावले तर मला असं खूप रडली मी त्या झोक्यासाठी खूप म्हणजे खूप. म्हणजे मी सगळ्यांना सांगते की तुम्ही पाळनाच विकत घेऊ न का शहाने असताल
ह...... नाही माझ्या मी पहि
खूप लागते बेकार.
अ मी माझ्या पहिल्या मुलाला मला तस म्हणजे त्रास वगैरे काही नाही, मी नव्हतीच आधीपासून सवय लावली. पण परत मी पाळना. केला पण परत असा बंद झाला पण आता ह्या बाळाला कस होतंय अ कधी कधी अस झोप झोपायला ना-णू करतो म्हणजे जोपतो पिलं की पण कधीतरी असं चिडचिड होते पण. ते ना. मग ते हाताच सारख आपण असं हात. त्याचा पाळना केल्यागत, हाताने इकडे-इकडे असं हे करायचो त्याला. मग ते हात दुखतो ना आपला हात एकतर पाय
शरीर नाही एवढं सपोर्ट करत.
हा मग ते मम्मी करल, मम्मी करते, माझी बहीण असते, म नाही होत ना सगळ्यांनाच असं. त्यांना पण घरातली काम वगैरे
नाही आता काही नाही, पण परत नंतर खूप आपण जेव्हा एकटं जातो ना दोन चार महिन्याने. खूप खूप त्रास होतो, त्या गोष्टीचा मग मी म्हणते, नको शहान असेल ते पाळणार आपल काही सवय लावू नये, आपल्या शेजारी घेवा आणि झोप बाबा आता हा माझा मुलगा अडीच वर्ष झाला तरी अजून झोपताना मला मांडी हालवून झोपवावं लागतं त्याला खूप क्वचित तो मला अस अनेक हातावर शेजारी झोपलाय नाहीतर गाड लागेपर्यंत. मांडी हलवायचे मग खाली टाकायचं अस आहे तेचं. त्यामुळे सवयच लावू नका चुकून पण. पाळण्याची
मी म्हटलं आणायचा पाळणा कारण की हात दुखतोय ना त्रास खूप होतोय म्हणलं मग म्हणलं हाता पेक्षा पाळणा हलवत
ते झोडी टाईपच ते ते एक मला आवडलं कन्सेप्ट
ह ते जोळीला ते बरं पडतं ते जरा मोठी बा मुलं झाली की ठीक पडत ते नाहीत ता हे महिन्याभराच आहे तर ते झोळी थोडी मान वगैरे लचकेल
नाही पण ते कसं होईल पााण्याच्या सवयचा प्रॉब्लेम होते म ते आमच्या सारखं असं फरडेबल उकडाव आता झोळीच कसं जरी तुम्ही फोर व्हीलर मध्ये चाललात तर ते साईड साईड ला आपल्या दरवाज्या त्या हँडल ला अडकू शकत. त्यामुळे ते झोळी बेटर आहे. पाळणा पेक्षा
ते चालतय चालतय तुम्ही असं पण ते बांधू शक शगत होता ना ओढणी वर हे काहीतरी असं असतं जाड कापड झोळीची का हा पहिल्यापासून सवय लाव आ एखादी मुल दमवल ती ना एवढीत दमवतात ना म्हणजे त्या आईचा जीवच काढत्यात आणि एखादं म्हणजे असल म्हणजे एवढं शांत तेच ना मग आता आईचं ते नको वाटतय ते आता तुमचं पहिलं बाळ आहे का हे ह म ते आता दुसऱ्या वेळेला नको असं होत
मी तेच म्हणते मला आता कोणी पैसे जरी दिले ना तरी पण मला नकोय लाख रुपये जरी म्हटल ना कोणी ये आणि कर चुकुनपण नको कळाल
तेच की ते आई अर्धा जीवुन निघतोय बघ म्हणजे ते आधीच ते बाळ झालेली ति शरीराची कपसिटी नस
काहीच नाही मिळालं मला आराम काहीच नाही म पाच महिने होते तरी पण आम्हाला एवढं तान तिलाय ना की असे मी आणि आई आता वेडे व्हायचे बाकी राहिलेले दोनी पण
हा
खूप दमवलं रात्रनं दिवस दोघी दोघी मांडीवर घेऊन बसायचं सारखं तो रडणार सारखं त्याला बघत बसायचं.
हा, हा हा.
म्हणून म्हटलं आता एक एक खूपच येतात, आणि एक एक खूपच शांत असतात.
आ.
खूपच त्रास देतात, आणि एक एक खूपचं शांत असतात.
तेच म्हणते ते म्हणजे नको असं आता माझं हे दुसरं बाळ आहे. पण ते पहिलं पण नव्हतं दमवलं. त्यांनी आणि दुसऱ्यांनी पण नाही आता सध्या तरी नाही महिन्याभराचा झाला. नाही काही त्रासतो निवांत असतो हो थोडा अस रात्रीचा वगैरे चिडतो चिड होते.
हा तेवढं आपण समजू शकतो ना आपण दिवस रात्र जर आणि ह्याच अजून पण आहे कि दुसरं कोणाकडे जायचं नाही. म्हज म्हणजे फक्त आणि फक्त मम्मा जर तुम्ही गाव सोडून दुसऱ्याच्याकडे गेलात ना. मग त त्याने मला सोडून जात ते नाही, आता पण तसच आहे. आणि जर आम्ही समजा फिरायला गेल तर तो त्याच्या पप्प म्हणजे घरात तो दोन दोन तीन तीन तास धिंगाणा घालल पप्पांसोबत. फिराल फिराल म्हणून तुम्ही जर फिरायला गेलात कीनी आजीबात चालणार नाही.
हा
उत्तममा.
अरे बापरे काय फिर नव्हते हा
त्यांनी मला वैताग आणून सोडलंय ना. ह कंटिन्यू मम्मा. आता मी गावी गेल तर तिकडे तेला.. सवय नाही ना कोणाची कोण जरा घ्यायला येते की नाय आता लहान बाळ ये लय रडायच मम्मा करून रडून अंगावर येऊन बसायचं सोडायचंच न अजून पण तसच येतो जात तच नाय कोणाकड
म्हणजे तुमच्या फक्त मम्मीची पप्पाची सवय आहे त्याला हा तेच कि मम्मी पप्पा फस्ट बाकी कोन नको
हा कोण नाही त्यासाठी दुसरं कोणच नाही असं आहे त्यांच आम्ही इकडे सिटीतच राहतो. त गावती इकडे
अच्छा अच्छा हा ते मग ते मुलांना सवयच लागून राहत
हा आम्ही दोघच असतो ना त्यामुळे त्याला पण सवय नाही आहे कोणाची जास् आता आता जरा अस जात तिकडे गावी गेल्या पण मोजून पाच मिनिटं मग सव्व्या मिनिटाला म्हणतो चल मम्माकड माझा असं म्हणजे आपण इव्ह आंघोळीला गेलो तरी तो दरवाजा वाढव म्हणजे आता इथं तर त्याला घेऊनच करायला लागतय सगळं पण समजा गावी नाय का आहेत आता बघ तेच जाऊदे त्याचा दार वाज
हा हा अच्छा
बाहेर ये असं असं आहेत आधी अस चालवल असत रोज त्यांनी असे असेपर्यंत सांग करायचं आणि जर आम्ही वॉशरूमला गेले तर त्याला घेऊन जाय लागतय मला कारण की तो इतका कडकडा आहे ना काय करल भरोस
त्याचा भरोसा नाही हं तेच की हं ते आपल्याला डोक्याला आणखी ताप हं तेेच की वॉशरूमला वगैरे जायला पण पंचाईत ते आसे
घेऊन जायचं आपणच सोबत हो. भीती वाटती मला तर खूप कडकडा आहे ना त्याच्यामुळे भीती आणखी म ते बेटर आहे की आपल्यासोबत आणि आपल्या डोळ्यास
हो तेच तेच ते पण खरं हम्म ते मागं ब ते गेलं. तरी अर्धा जीव वॉशरूम साठी जातोय पण
मी जातच नाही धाडसच होत नाही माझं आता मला माहित झालंय, असं काहीतरी करतो त्यापेक्षा बेटर आपण सोबत गेल तर अजून पाच मिंट बसू तर शकतो.
हो ते आहे.
असं कोण असलं तर बरं आहे सोबत सांभाळायला नाही तर खूप हाल त्या ते त्याची खूप हाला होतात. हम्म आणि हा असा कडकडा स म्हणायला कोण पाच मिनिटं पण जास्त सांभाळत नाही मग सरळ म्हणतात आम्ही चार कामं करतो पण तू ह्याला सांभाळ अस होत.
को संभळायला ते घरातली काम केली तर चालतील.
हा मग ते तसच होतं.
बघा आमच्या आम्ही आमची काम करतो ह तेच.
तु
हा चालतंय. मी करते आता तुम्हाला.